हां ते बोला.
हम्, झालं का चहा-पाणी वगैरे?
हो झाला.
ह ह, मग काय चाललंय?
काही नाही बसले होते सहज.
ओके. मी पण बसले होते म्हटलं करूया एखाद क म्हणलं चला. सकाळी-सकाळी एक ते कचऱ्याच्या गाडीचं असतं टेन्शन कारण की ते आले तरच बरं वाटत. नाही आले तर मग सगळ्या कचऱ्या घरात साचून जात.
हम्म.
हम्. बरं ते किती म्हणजे समाजसेवेच चांगलं काम आहे कचरा एकट्ठा करून म्हणजे. तिथं करणे. पुन्हा त्याची योग्य विल्हे वाट लावणे त्याच्यामुळे बरेच. चांगलं. वातावरण होते आजूबाजूचे नंतर प्रत्येक ठिकाणी बघेल ते तर कचऱ्याचे कोपळे असे. ढिगारी राहायची हो. पण आता तसं होत नाही आता काय होतं ते कचऱ्याची गाडी आली कि ते घेऊन जात कचरा. त्यामुळे मग बरच वातावरण म्हणजे आजूबाजूच जे रस्ते वगैरे आहे तिथं कचरा दिस तात. म्हजे एकतरी आणि आपण, आपण पण हे केलं पाहिजे कि वेगवेगळा ठेवला पाहिजे प्रत्येक कचरा कारण की ते लोकच आपण दिले डस्टबिन मध्ये डायरेक्ट हात घालता आणि आपण त्याच्यामध्ये काचेच्या वस्तू टाकतो, प्लास्टिक टाकतो किंवा तार प्लायवूड अस काय पण टाकून देत्तो, सुया वगैरे मग तस नाही टाकायला पाहिजे कारण त्यामध्ये त्यांच्या हाताला लागू पण शकतात ना त्या वस्तू धारदार वस्तू असतात.
बरोबर आहे.
हम् म्हणून मग त्यासाठी वेगवेगळं, वेगवेगळं ठेवलं तर मग त्यांना पण त्यापासून हानी नाही पोहोचणार आणि आपल्याला पण बरं पडेल.
आमच्या इथे तसंच केलेलं एक ओल्या कचऱ्याचा डबा आहे एक सुक्या कचऱ्याचा डबा आहे. पण जर चुकून कधी एखा्या काचेची वगैरे वस्तू असेल ना तर मग आम्ही काय करतो आधी ती पेपरमध्ये रॅप करतो त्याला वरून पूर्ण चिगट टेपणे रॅप करतो. त्याच्यानंतरून म्हणजे जेणेकरून ती बाहेर निघणार नाही वस्तू किंवा त्यांना उचलताना करताना इजा होणार नाही. अशे हिशोबाने मग ते प्लास्टिकच्या कॅरी बॅग मध्ये रॅप करून आणि मग कचऱ्यावाल्याला देतो पण मग त्याला सांगतो की वरच जे पार्सल आहे बाबा पॅक केलेलं त्याच्यात काच आहे जपून थोडस हे करा म्हणून. म्हणजे कसं त्यांच्या लक्षात आलं पाहिजे ना नाही त्यांनी अप्यात हात घालायला जावं आणि नंतर चुक कोण ते फुटलेलं वगैरे निघालं.
हो दुखापत, कारण कि ते पण एका कुणाच्यातरी घरचा हाईत. अ एक त्यांच पण एक फॅमिली आहे सदस्य आहेत. म्हणा ती ते आणि मेन म्हणजे महत्त्वाचं अस आहे की सगळ्या कचरा गाड्यांवर हो मग म्हणजे जास्तीच पुरुषवआहेत मग त्यांचेच. फॅमिली मधले मेन माणूस आहेत, अ एक मेन व्यक्ती ती असल्यामुळे त्यांना त्याच जर त्रास झाला तर त्यांच्या घरच्यांना पण त्रास एका गोष्टीचा.
मग आता.
म्हणून आपण थोडी काळजी घेऊन
किती विविध पद्धतीच्या वस्तू असतात काहींमध्ये थोडेफार अशी ते रासायनिक अ हे झालेलं असतं म्हणजे केमिकल रिएक्शन्स वगैरे झालेल्या असतात वगैरा. मग तेवढा कचरा ते बिचारे रिस्क वर वेगळा कर तात सुका वेगळा, ओला वेगळा ते खरगट वेगळं आपल्याला खरबट घरात थोडस जरी राहिलं तरी आपण कसं करतो पण त्यांना बिचऱ्यांना एवढं सगळं साफ करावं लागतं. काही काही वेळेला तर कचरा असा असतो कि त्याच्यामध्ये अक्षरशः किडे पडलेले असता त, असा कचरा सुद्धा ते बिचारे तरी आपल्यासाठी साफ करत्यात त्याच्यामुळे म्हण जे मला तरी असं वाटत की ते लोक जर नसले ना तर आपलं अ आपलं दैनंदिनीच जे काम आहे वीस टक्क्याचा कचऱ्या वगैरेच ते होऊ नाही शकत म्हणजे त्यांच्यामुळे आपल्या शहरात पण स्वच्छता राहते. आपल्या घरात स्वच्छता राहते मुळात म्हटलं कारण कचरा ते लोक घेऊन जातात. प्रत्येक रोज म्हणजे रोजच्या दिवशी येऊन वगैरे कधीतरी होत असं की नाही येत गाडी लवकर वेळेवर. पण एरवी तर वेळेवर येऊनच जाते घंटा गाडी.
त्यांना पण एक फॅमिली आहे त्यांना पण म्हणजे एका दिवस सुट्टी असणं गरजेच ना एका दृष्टीने विच विचार केल्यांतर, नाही का आपल्याला वाटतं की आठवड्यातून एक दिवस सुट
नाही पण तश त्यांच्या शिफ्ट असतात ना त्यांच्या शिफ्टच्या हिशोबाने त्यांच्या ड्युटी ठरलेल्या असत. तात
हो ते आहे त्यां
पण होत असं कधी-कधी एकदा आपण घरी नसतो किंवा मग गाडीच काही वेळेला उशिरा येऊन जाते.
हो. आणि त्या वेळत आपण घरी नसल की मग तो कचरा साचला जातो घरातच, हा. अन त्याचा वास येल चालू होतो एक तर त्यांना पण त्रास आणि आपल्याला पण त्रास होतो त्याचा.
आणि एक तर कसं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्याच्या दिवसात ना कचरा पण लवकर खराब होतो. तस आता ओला कचरा वगैरे आपलं जसं घरातला खरवट वगैरे असेल ना ते पण एक-दोन दिवसात लगेच वास मारायला लागतं किंवा त्याच्यात किडे पडायला लागून जातात. म्हणजे मग ते रोजचा रोज तो कचरा देणं गरजेचंच पडून जातं म्हणजे भागच आहे असं समजून चला. कारण नाही तर मग घामावमुळे म्हणा. किंवा बाहेरच्या उष्णतेमुळे म्हण तो कचरा लगेच सडायला लागून जातो.
हो अन त्याच्यामुळे मग ते दुर्गंधी तर पसरतील. आणि जीवजंतू पण तया जंतू पण तयार होतात त्यातन हो. आणि त्याच्यापासून मग अ म्हणजे हानी पोहचती बा आपल्या शरीरावर त्याचा आपल्यापेक्षा जास्त त्या लोक ‍जे त्यात हा, त्यांच्या शरीरावर जास्त परिणाम होईल त्या
कारण कस आपल्याकडे कमी मात्रेमध्ये असतो कचरा त्यांच्याकडे तर खूप जास्त म्हणजे टनच्या मात्र ते साधारण एक टन वगैरच्या आसपास अस वजन मधल्यात कचरा त्यांच्याकडे राह त्याच्यामुळे त्यांना विल्हे वाट लावायला वेळ पण जास्त लागतो आणि मेन म्हणजे तेवढा घाण वास त्यामध्ये त्यांना कंटिन्यू तेवढ्या वेळ राहावं पण लागतं.
हो, म्हणून त्यांच्या एक म्हणजे आरोग्यासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी. एखाद्याची फॅमिली साठी पण आपण असं करू शकतो की अ वेगवेगळा कचरा साठवायचा आणि तो वेगवेगळाच द्यायचा.
जनरली दादा कचऱ्यावाले असते समजा एकत्र असेल ना कचरा मग ते घेत नाहीत लवकर कचरा ते म्हणतात तुम्ही एक काम करा तो सेपरेट करा. त्याच्यातला सुका वेगळा करून द्या, ओला वेगळा करून द्या मग आम्ही घेतो कचरा. ते असं सांगून देतात डायरेक्टली. कारण त्यांना दिवसभरात म्हणजे समजा जरी सहा तास, सहा तास त्यांची ड्युटी असते. सहा तासाभरात त्यांना किती जणांचा कचरा उचलावा लागतो ते प्रत्येकाचा कचरा वेगळ्या-वेगळ्या नाही का करत बसू शकत ना तेवढंच करायला बसल तर मग त्यांचे बाकीचे कामं राहून जातील.
काम हि राहून जातील आणि त्यांना माहिती नाही ना मध्ये काय काय आपल्याला माहितीय आपण टाकलय म्हणून पण त्यांना काय माहिती असत त्यात काय, काय हे कुठली वस्तू टाकली आपण सुकाच कचरा टाकला. किंवा उलाच टाकलाय किंवा फक्त सुकावला टाकलाय का त्याच्यात काच टाकलाय सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या दिल्या की त्यांना पण ते बरं पडेल आणि त्यांच्या पण अ म्हणजे तब्येतीवर पण त्याचा परिणाम होणार नाही. म्हणजे चांगला समाजसेवेतून जर आपण हे पण करू शकतो की म्हणजे आपण दोन डस्टबिन ठेवायच्या वेगवेगळं करायचं. काही म्हणजे खूप सऱ्या ठिकाणी असतच आहे. कि एकच डस्टबिन आहे आणि त्याच्यातच पूर्ण टोटल कचरा न मिक्सच केला जातो. कुठल्याही वस मग त्यापेक्षा अग एकतरी सुका कचरा नसेलच तुमच्याकड तर मग त्याच्यात काचेच्या वस्तू पण टाकू नका असं तरी एक संदेश दिला पाहिजे. कारण की त्यातून म्हणजे आम्ही तर काचेच्या वस्तू टाकतच नाही आणि जरी कधी असल्याच आमच्याकड काचच्या वस्तु तर आम्ही त्यांना आधी पहिल्या दिवशी विचारतो. की माझ्याकडे अस -अस वस्तू आहे अनु का? मग ते सांगता आज नका आज खूप कचरा आहे उद्या किंवा परवा लागल. मग त्याच
टाकला ना समजा तर त्यांना सांगून देतो की ह्या पिशवी मध्ये काच आहे. सांभळून टाक त्यामुळ म्हणजे कसय म त्या हिशेबाने ते पण सतर्क होऊन जातात. अपघ्यामध्ये त्यांना पण लागण्याचं वगैर काही कारण होत नाही म अस तस आम्ही त्यांना सां सांगूनच देतो की यच्यात काच आहे दादा सांभाळून कचरा ठेवा म्हणून तो. मग काही नाही ते तशीच्या तशी पिशवी उचलतात आणि बाजूला ठेवून देतात जिथं त्यांच्या आधीचं काच वगैराच ते सामान असेल ना ते तिथे अल्लात ठेवून देतात मग. ते म्हणजे कसं आहे? त्यांना पण इजा नको आपल्याला पण त्रास नको आणि त्यांना लागल्यामुळ ते काय आपल्याला पण त्याच हे नको. गिल्ट नको. अजिबात नाही का? की नाही यार त्यांना लाग ऊन गेल आपल्यामुळे किंवा त्यांना आपल्यामुळे त्रास झाला वगैर असं
आणि रस्त्यान पण कचरा क टाकतो तेव्हा थोडासा म्हणजे आपण बघा आपण कुठं गाडीत वगैरे जात असेल तर केळी वगैरे खाऊन रस्त्यावर फेकतो त्यापेक्षा आपण आपल्याच कॅरीबॅग मध्ये ठेवून ती आणली. म्हणजे आपण स्वतः घेऊन येऊन आपल्या डस्टबिनमध्ये टाक किंवा मंग कुठ गावाला गेलो तर तिथल्या डस्बिन मध्ये किंवा बस स्टँडला डस्टबिन मध्ये टाकलं असं
जरी समजा ईन केस तुम्हाला कुठे रस्त्यात डस्टबिन साठी जागा नाही मिळाली ना तुम्ही एखाद झाड बघू शकताय. त्या झाडाच्या खोडाशी त्यो कचरा म्हणजे काय? केळाची साल वगैरे जे कोण असेल ते तुम्ही तिथे टाकू शकताय. म्हणजे कसं आहे - - एक तर तिथे कोणी जर जनावर येत असेल तर त्याच्या पोटात जाईल नाही तर मग तिथे सुकलं जरी वाळलं जरी किंवा तिथ सडलं जरी झाक - झाडाला त्याच खत म्हणून त्याचा उपयोग होऊन जाईल पण मग कस ही दुसऱ्याला त्या गोष्टी गोष्टीची जाण आणि स्वतः आपण रस्त्यावर फेकलाय एखाद्या वेळेस गाडी टायर स त्याच्यावरून अ घसरला किंवा एखादा चालणारा व्यक्ती त्याच्यावरून घसरला तर त्याला उगचच दुखापत होते. मग ती दुखापत पण टाळली जाऊ शकते असं.
दुखापत काही थोडी होत नाही त्यात नुन
खूप ज खूप जास्त होते. पाय फ्रॅक्चर होऊ शकतो. किंवा अजून अजूनही जीवाची भीती, जीवाची हानी होऊ शकते. खूप काही कारण आहे त्याच्या मागे.
हम्म. म्हणून आपण म्हणजे जर कोणी टाकत असल तर त्याला पण आपण सांगू शकतो कि बा असं नाही. असं करू. कारण की झाडाच्या बुडाला टाकणं म्हणजे पण चांगली गोष्ट आहे ना? कारण की एकतर जनावर येणारे अ प्राणी खातील किंवा नसेल तर ते तिथंच तरी कुजून जाईल. आणि काय हो को हे पण चांगली गोष्ट आहे की असं ही सांगू शकतो आपण.
आम्ही जनरली तसंच करतो जर समजा बाहरच वगैरे वेस्टेज असेल ना जस तर प्रवास करतोय कुठे. जर फळांचं वेस्टेज वगैरे असेल नाही तर कॅरी बॅग मध्ये सांभाळून ठेवतो तस तर. पण जरी समजा की नाहीच कुठे टाकायला जागा मिळाली किंवा कशाचा डबा वगैरे नाहीच मिळाला. तर आम्ही असंच करतो थोडंफार आहेना माती अशी उकडून काढतो त्याच्यानंतर ती सालं त्याच्यावर टाकून देतो आणि माती परत त्याच्यावरून टाकून देतो म्हणजे कसं आहे जरी तो सडला जरी तरी त्याचा वास इकडे-तिकडे पसरत नाही आणि ते कसं आहे घटक मातीमध्ये विरघळून जातात लवकर. त्याच्यामुळे मग वरून माती टाकली राहिली का कुठे घाण पण दिसून येत.
दिसुन येते होय. आणि चहा पावडरच पण तसच करायला पाहिजे एखादं झाड आहे आपल्या लिंबाचं वगैरे. तर त्याच्या बुडाला जर थोडीशी माती खड्डा करून त्याच्यामध्ये टाकली त चहा पावडर. रोज कारण क रोज चहा वापरातली आहे ना चहा पावडर, अ.
आणि ते खूप चांगलं खत आहे खरं तर बघायला गेलं तर झाडांसाठी.
आणि पौष्टिक असल्यासारखं येत एक. म्हणून ते तसं केलं तरी ते पण चांगलं होतं. आणखी एक तर ओला कचरा म्हणजे आपल्याकडे सहसा चहा पावडरचा जास्त राहतो.
चहा पावडर असतात भाजीपाल्याची पेठ वगैरे असतात. हो आमच्याकडे तर दोन असे म्हणजे आम्ही भांडी तयार करून ठेवलेले दोघं टपच आहेत आम्ही झाडां माती आलट-पलट करतच असतो ना दर चार-सहा महिन्यांनी. आम्ही दोन तसे टोपले करून ठेवलेले आहेत. कि त्याच्यामध्ये घरातलं जे पण थोडंफार भाजीचं वेस्टेज वगैरे असतना. ते निघाला की आम्ही त्याच्यात ते टाकून ठेवतो. आणि दर सहा महिन्याने माती बदललीच जाते कुंड्यांची त्याच्यामुळे मग कसं आहे जुनी माती परत पौष्टिक होऊन जाते. कारण ते खत वगैरे त्याच्यात तयार होऊन जात त्याच्यामुळे ती पण पौष्टिक होऊन जाते आणि नवीन माती जी आहे ती झाडांना अजून पोषण देतेच आहे त्याच्यामुळे कसं आहे ते काम पण होऊन जातात. आणि जास्त खरगट पण साचत नाही आणि का पण होत नाही. आमच्याकडे बाहेर जिण्याच्या बाजूला दोन् बॅरलच करून ठेवलेले आहेत. तसे मातीसाठीचे आणि इतकं छान खत होत ना ते खत जर एकदा झाडांना टाकून दिला इतर कोणते खत टाकायची गरज पण पडत नाही फुलं वगैरे पण इतके छान लागतात. आणि वास वगैरे पण छान येतो त्या खतांमुळे झाडांना.
आणि मेन म्हणजे ते चिकटपणा राहत नाही त्या मातीमध्ये. एकदम लुसलुसत आणि भुसभुशीत माती राहती ती.
इव्हन आता पावसाळा जसा सुरू होईल ना तर घरात बघा काही वेळेला पाण्याच्या ठिकाणी गांढोळ वगैरे दिसायला लागतात. आम्ही काय करतो ते गांडुळ उचलतो आणि त्या मातीमध्ये सोडून देतो. म्हणजे ते अजूनच काम होत म्हणजे कसं इकडे-तिकडे ते मरत पण नाही त्यांची पण जीवाची हानी होत नाही बिचाऱ्यांची. आणि त्याच्यामध्ये टाकून दिलं का मग ते त्यांचं जगण होऊन जातं व्यवस्थित. मातीमधले छोटे-छोटे कीटक खाऊन ते जगतात त्याच्यानंतर